हॅलो? हॅलो?
कॉल
अ येते त, ही माझी मुल मुलगी आहे ना
हा.
हॅलो? ती म्हणे मम्मी मला झोपव, मला झोप म्हणे. अंगावर टाकतो म्हणे माझ्या चादर.
हा.
ऐक ना माझे पंचवीस झाले. कालपासून चांगले केले ना.
हो चांगले केलेत. म्हणजे, दोन- तीन दिवसात तुम्ही एवढ्या केल्याबद्दल चांगलंच आहे.
कालपासून का परवापासून केेले मी सुरुवात मला कळत नाही परवा परवा.
हा. ते बँगा ठेवायला.
नाही बाबा. काहीच नाही आलंय अजून.
हा तीस कॉल पूर्ण झाले ना, काय येईल तुम्हाला टाकायला? तिथे बँक डिटेल्स आपलं टाकायचं.
हो ना.
हो. मग ते कॉल चेक झाले की आपल्याला येतात पैसे.
विषय तो नाही काई पैशांचा विषय नाही. मला तीस कॉल नाही ना माझे पाच कॉल असेच वाया गेले.
हा म्हणजे वीस, पंचवीस मधले पाच कॉल गेले ना तुमचे.
म्हणजे ते पकडतात की नाही माहिती नाही मला. त्यांना तिकडन अट्टाविस सेकंद असे झाले.
हो का. तुम्हाला नेटवर्क नव्हता ना. त्यामुळे झालं असेल.
हो. तुम्हाला आवाज येतोय माझा?
हो येतोय आवाज.
हम्. एक मिनिट ह. पाच मिनिटात दे ह. हॅलो.
हा बोल.
क्लियर हे क्लिअर येतोय आवाज?
हो आता येतोय.
हम्म.
आता तुम्ही आता नेटवर्क काय वाटतं तुम्हाला?
नाही मी खिडकीत बसली आता खिडकीजवळ.
हो का. म्हणूनच आवाज येतय वाटत.
ऊन पडलं ना आमच्या तिथं.
हो का. आमच्या इकडे पाऊस आता म्हणजे थांबलाय. पण तो येतो मधी मधी.
पण पाऊस पण जरुरी आहे ना. वो भी
हो पाऊस नसला तर, आपल्याला पाणी कस भेटेल.
मग.
ह तुमच्या इकडे चोवीस तास असत का पाणी?
नाही. सकाळी दीड तास येतो नळाला. रोज येत.
हो का. हो का.
तुम्हाला?
आमच्या इकडे चोवीस तास असतं पाणी.
अरे बापरी.
हो.
कंटिन्यू पाणी राहत. उन्हाळ्यात पण?
मलात पाणी. एम आय डी सि जवल आहे ना.
म्हणून.
हो हो. आमच्या इथे म्हणजे एम आय डी सी जवळच आहे. दोन मिनटात आपण म्हणजे गाडीव आपण गेलो ना तर दोन मिनटं पण लागतं. एवढीच जवळ ये, कंपन्या आहेत ना.
एम आय डी सी च्या घरांमध्ये राहता का तुम्ही?
हॊ हॊ.
मग भाडं नसलं एवढं लागत ना.
भाडं नाय आमचं स्वतःचं घरय.
हम्म हम्म भाव बहीण असतीलं ना.
हॊ आहेत भाऊ आहे बहीण ये.
तुम्ही मोठ्या.
ना. माझ्याशि एक अ बहीण आहे, मोठी तिच लग्नं झालायं.
म्हणून तुमचं होईल आता
हो.
हुई.
नाय माझ्यामाग पण आहे.
म्हणजे तुमचं झालं का, त्याचं लगेचं ये का?
हो हॊ सोबतचं आहे.
लग्नं.
हो.
लग्न झाल्यावर काय रॅपचं काम करणार ना.
हॊ करणार टाईम भेटलं तसं.
हम्म हम्म हम्म. तिथंच दिलंय का तुम्हाला गावात?
हा म्हणजे आहे असं म्हणजे दहा पंधरा मिनट लागते रो बाईकवर. म्हणजे आमच्या जास्त जवळ नाय आमच्या तालुक्यातचं आहे.
बरंय बरंय चांगलंय बरे. सुखानी राह, सुखानी राह आनंदी राहा.
हो. बरं अजून काय चाललंय?
काय नाही अहो तिला झोपवती.
अजून झोपले नाय ती.
नाही. दोन मुली मला .
आ.
दोन मुली ये मला दोनं
हेत का?
एक मोठी आहे एक दिवाळीच्या दिवशी झालेलीये. हॅलो.
हम्म हो.
आवाज येतोय का? माझा कट होतोयं.
नाय येतयं ताई.
एक दिवाळीच्या दिवशी झाली... आणि एक हे ना.. मार्गशीर्ष च्या गुरुवारच्या दिवशी झाली.
हो का मस्त चांगलाय म...
बरे हे बघ...
तुम्ही गुरुवार वेगैरे पण करता का?
नाही -नाही... गुरुवार वेगैरे मी एक हि उपवास करत नाही.
हो.. का.. पण तुम्ही नॉन व्हेज नाही ना खात?
नाही खात.
घरात कोणच नाही का खात तुमच्या?
आमच्यात चालतच नाही.
हो.. का?
हम्म.. हम्म...
आमच्या इकडे नॉनव्हेज शिवाय जाणार नाही घास.
हो ना काल काही मी तुम्हाला कॉल केले हो दोन तीन पण तुम्ही उचलले नाही हो.
कधी?
काल. रात्री.
काय माहिती रात्री काही काम बिम करत... असशीन. नेट बहुतेक करून तर मी चालूच ठेवते.
आणि मॅसेज चा रिप्लाय पण दिला नाही माहितीये का?
कि ती वस्ता केलता...
काय माहीती बाई.... आठ साडेआठ पावणे नऊ ला केला असेल. किंवा नऊ साडे नऊ ला.
हो.. का?
मला काल नेटवर्क पण नव्हता ना तुम्ही केलता तव म्हंटल मी नाही केलेला. नंतर मी केला नाही कॉल तुम्हाला कारण का... उगचचा कॉल फेल जाईल ना.
हम्म....
म्हणून बोललो. ते तो पूर्ण मग मला तो कॉल केलता तुम्ही आवाज नाही आला तो?
अजिबात नाही झाला.
हो.. का?
डी. पी. ला फोटो तुमचा आहे का?
हो....
हम्म.... छान आहे.
मीच आहे ती.
काय- काय येतं स्वयंपाक वेगैरेे तुम्हाला छान रेसिपीे येती..
हो.. सगळ करते फक्त बिर्याणी वैगैरे नाही करत. बाकी करते भाजी वै गैरे सगळ करते डाल, भात, भाजी.
काय म्हणता मला आवाज नाही आला आवाज ब्रेक होतय.
म्हणजे एक वर्ष झालं तुम्हाला कार्या ॲपच काम करून?
हो म्हणजे वर्ष नसेल झाल, पण आठ नवु महिने तर झालेच.
हो म्हण रिटर्न हेच टास्क आले का तुम्हाला?
हो.
हू हू हू ह म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस झाली मग बोलून हाय ना.
हो आता जास तर आता जस जसं कॉल म्हणजे पुढं जाते ना, तस तस आपल्याला कस विषय मांडायचा असत त ना, मग ते विषय पण आठवत नाही. हो शिकायला तर भेटतच.
मग मला शिकायचंय. मला ओढ ये शिकायची.
हो का? बर बर.
हुं. हू.
चांगलं हाय उलट, शिकलेल चांगलंच असतं. काही ना काहीतरी पणं शिकलेलच पाहिजे.
तुमचा हा कॉल झाला का मी एक करू ना मग?
करा तुम्ही आता. हा कॉल झाला ना, कि मग तुम्ही करा कॉल मग बघू संध्याकाली नाही तर, रात्री तुम्हाला टाइम भेटेल ना.
मी कधी ही फ्री ये. मी कधी ही फ्री ये.
पणं घरातलं काम असल ना तुम्हाला?
माझा साडेसहाच्या आधी संध्याकाळी स्वयंपाक होऊन जातो.
एवढ्या लवकर करता?
हो.
हाओ आमच्या इथे लेट असत. म जेवता वगैरे किती वासता?
आठ.
एवढ
आठ ला जेवणार हो. तुम्ही करा त तुम्ही कधी जेवता?
आम्ही साडेसात ला जेवण कराय घेतो. आम्ही साडेआठ नऊ वासता आम्ही जेवतो. कधी कधी लेट पण होत.
हुं. आम्ही संध्या
आमचं घासस पर्यंत टायम होत ना.
हुं.
ठीक हाय. ठीक हाय मग तुम्ही कॉल करा आणि म नंतर मग संध्याकाली करूया आपण. मी करीन तुम्हाला मॅसेज, नाहीतर तुम्ही करा.
ओके. छान वाटलं बोल
हो तुमच्याशी पण बोलून. ठीक आहे करा मग.
हुं.